हॅलो.
हा बोला.
हा काय करायलाय?
आम्ही अ. आता क्लिनिक वरून आलो, दवाखान्यात खूप काम होते
हा हा.
तर पेशंट वगैरे करून आम्ही मग आलो तिकडून
ओके ओके म जेवणा-जेवणासाठी काय बनवलं आज?
जेवणासाठी आज आमच्याकडे धपाटे तळलेले बनवणार आहोत आम्ही.
ओके ओके आणि
आणि त्याच्यासोबत तर मग खायला काहीतरी भाजी बनवणार.
हम्म आज आम्ही सोजी आणि अ. टोमॅटो राईस बनवणार आहोत.
व्वा तुमच्यात पण आज मग चांगलाच बेत केलेला दिसत आहे.
होय आज चांगलाच बेत केलाय बा बाबा एक आता आमचे वडील एक कामा करता बाहेर गेल्यात
ह.
आणि आमच्या आजीची पण एकादस आहे आज त्यामुळे जास्ती कोण जेवायला नाही याय.
हम् हम् हम्. हं आमच्यात मला असं काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली होती त्यामुळे मग आमच्या तळलेले धपाटे बघा आम्ही अस - - सं तीन चार पिठाचे मिश्रण करतो. जेच्यामधे ते गव्हाचंं, बाजरीचं, बाजरीचं नाही अ ज्वारीचं, तांदूळ तांदूळ अशे वेगवेगळ्या प्रकारच पीठ घेऊन आपण पहिला एकत्र मिक्स करतो त्याला.
हा, हा.
म.. त्याच्यामध्ये चटणी, मीठ - - आणि इतर थोडे म-अ.. मसाल्याचे पदार्थ जसे जिऱ्याची पूड धण्याची पूड आणि कसुरी मेथी वगैरे असं सर्व चांगल्या प्रमाणात असं योग्य प्रमाणात घेऊन - - थोडं घट्ट मळायचं थोडं.
बरं, बरं मग - -
तर मळल की ते थोडे - - थोडा वेळ त्याला ठेवायच असं पंधरा मिनिट. त्याच्यानंतर मग त्याचे असे मिडियम आकाराचे गोळे बनवायच. आणि गोलगोल लाटायचं. आणि तेल घ्यायचं. तेल - - जरास प्रिहिट करून घ्यायचं तेल.
ओके.
त्यात पुरी सोडायची आणि सारखं सारखं- - पलटायचं नाही त्याला एकदा एक एक साईड पूर्ण भाजून घ्यायची. मग पलटायचं मग दुसरी साईड भाजून घ्यायची आणि मग लगेच अस थोडस झाऱ्यान त्याला तेल बाजूला काढून मग घ्यायचं नाही. तर मग काय होतय ते तेलकट राहतात पुऱ्या मग ते एवढं तेल आपण ऑयली खाऊ शकत नाही ना म्हण म्हणून सारखं सारखं त्याला पलटायचं नाही त्या पुरीला.
बर, बर.
ह एकदा तुम्ही पण रेसिपी करून बघा.
हो. मी एकदा मी एकदा तुमच्याकडे आलतो तेव्हा खाल्लो ना ते मला लई आवडलेलं. आपण नाही काय परवायचंय का रामेश्वरमच्या ट्रिपला जाऊन आलो.
हा. तेव्हा ते तस त्याच पद्धतीने केले होते.
हा, हा, हा.
मग तूमी कस बनवणारयं. सूजी आणि राईस. हम्म. हा टोमॅटो राईस ची जरा रेपि रेसिपी सांगा.
टोमॅटो राईस खूप सोपं- - जर आता आमच्याकड भात शिल्लक नव्हता ऍक्च्युली तो शिल्लक राहिलेला भात - - ताची ती रेसिपी आहे.
हंहं.
ह आता सम आपला भात शिलक राहिला असला तर एका कढईमध्ये थोडं बटर बटर तूप किंवा तेल तिनी - - पैकी काहीतरी घ्यायचं त्यात खूप सारा भरपूर असं - - लसून घालायचा. तुम्हाला जिरं मोहरी आवडत असले तर तुम्ही घालू शकताय किंवा नाही घातलं तरी चाल तय.
हम् हम.
आणि मग? त्यात टोमॅटो ते आणि कांदा घालून कांदा भाजून तेन घ्यायचा.
हम्म.
कांदा चांगला भाजल्यावर टोमॅटो भरपूर घालायचा कारण असा आपला टोमॅटो राईस आहे ना टोमॅटोचा त्यात फ्लेवर यायला पाहिजे.
त्याच्यासाठी ते चिरून घ्यायच.
होय चिरून घ्यायचं एकदम बारीक.
हम् मग ते त्या टोमॅटो घालायचं त्यात.
हा टोमॅटो आणि कांदा चांगला भाजून झाला की कि अ त्याच्यात तुम्ही तो शिजलेला भात फोडून घालायचा. आणि जरा दोन मिनिट वाफ त्या भा सॉरी तेलातच जर तुम्ही तिखट थोडं तिखट जर तुम्हाला आवडत असल तर लाल चटणी मी घालू शकता मीठ भातात असल्यामुळे परत घालायची गरज नाही. आणि लसणाचा आणि टोमॅटोचा असा मस्त टँगी फ्लेवर येतोय त्याला.
हम्म हम्म हम्म
तर त तुमचा बॅकग्राउंडचा खूप आवाज येत आहे.
अ बॅकग्राउड मध्ये आमच्या मातोश्री त्यांच्या मातोश्रीशी बोल त आहेत.
हम् हम्म हम्म. मग तेच्यात ते फोडणला ते फोडणे भात आपला हाय त्यो उरलेला त्यात घालायचा. दोन मिनिटं वाफलून घ्यायचं आणि मग वरून छान मस्तपै कि भरपूर कोथिंबीर घालून तयार होतो लगेच.
हम् हम् ह.
करणार आहे तेच काय सुजीचं काय सिम्पलच हाय. फक्त थोडं तुप म तुपात सुजी भाजून घ्यायची. खमंग होईपर्यंत अ भाजल्यामुळे काय होतं माहितय काय ते एकामेकाला चिटकत नाही शिजल्यावर सुट्टी, सुट्टी राहते सुजी मग भाजून घेतलं की त्यात अ थोडा गुळ घालायचा. आणि पाणी घालायचं आपल्याला हवं तितकं म ते थोड शिजऊन आल की त्यात वे वेलदोड्यांची पूड घालायची. जेच्यामुळ एक छान फ्लेवर येतो. तोय तेला ते काय ऑपशनल आहे तुमची इच्छा घालू पण शक
हा ते आवडीची गोष्ट आहे प्रत्येकच.
हा ते आवडीनुसार आपण घलायचं अ जर तुम्ही तेच गुळाऐवजी साखर ने करनार असला, तर वेलदो वेलदोड्या ची पुढ पुढच्या ऐवजी त्यात तुम्ही सुंठ वापरायची. कुठला पण जर तुम्ही साखरेचा पदार्थ करत असाल तर त्यात सुंठ वापरायची आणि कोणताही तुम्ही गुळाचा पदार्थ करत असाल तर त्या त तुम्ही इलायची पावडर वापरायची.
असं का बरं?
ते त्या फ्लेवरला डॉमिनेट करत नाही ना. असं जास्त हो पावर हम्म.
बर बर ही माहिती तुम्ही खूपच चांगली दिली. आम्ही नक्कीच लक्षात ठेवू ही माहिती.
दिवाळीला समजलं कशावरून माहितीय काय आपण अ गऱ्याचे लाडू ते ना आपण सगळे साखरेत करतो ना. त्यात आपण सुंठ वापरतो. जास्त करून आणि आम जेव्हा आमरसा आमरस पण करताना आच्यात अ शुगर असल्यामुळ थोड्यांना आम्ही थोडा साखरेचा थोडा गुळाचा करतो. मग त्या वेळेला मला समजलं की गुळाच्या हेज्यात ते घालायचं आणि साख रेच्या हेज्यात हे घालायचं अस
हम्म हम्म हम्म हम्म हम्
मी जरा किचन मध्ये जास्त अ
एक्सप्लोर केला का तुम्ही.
हम्म
चांगल तुम्ही आज मला एनलाइट केलंय.
हम्म बाकीे काय म्हणताय आणि आदिती काय म्हणाल ती.
अं आदिती तेचं पण ते राहिलंय ना?
होय काय
हम् त्या रविवारी येणार आहेत इकडे
त्यावेेळेस
तिला तिला सांग कि म मम्मी च्या नंबर वर मला फोन केला तर चालेल,
अं माझा फोन झाल्यानंतर तुम्हीच त्यांना एकदा करा.
हो हो ठीक हाय.
पहिला त्यांना मेसेज करा, किंवा मग पहिला त्यांना साध्या कॉलवरनं फोन करा आणि त्यांना सांगा असं असं होणाराय म्हणून मग त्यांना कार्या ॲ वरन फोन करा.
हो चालेल
म्हणजे कस तुझ पण होईल आणि नंतर मग तिचं पण तिला पण कर म्हणून सांग
हम्म ठीक आहे की
साक्षीला पण सांगितल होतो.
बर म
ती बोलली, करत आहे ती पण,
कुणाला करत आहे मला तर केली नाही तुला पण केली नाही मग केल्या कुणाला
ते आता तिलाच विचारावं लागेल, मला हम् पण काय माहित म मम्मी म्हणत होती की, अ ते साक्षी काय होईना झालय म्हणून तिनच हे टाकली होती खर ती साक्ष ती दुसरी साक्षी असेल म
हो कारण आपल्याकड सेव्ह आहे ना मी पण ते बघितलं आणि तिचं पण नाव साक्षी,
पाटीलच हाय होय होय तेच त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं. आमच्या मम्मीला
अच्छा हा हा
म म्हंटलं ती ती आपली नसेल मग कारण आपली करतच नसेल असं वाटतय.
त्यामुळे तिला करणाऱ्यांना एक तर प्रॉब्लेम येतो
आणि ती मला नाही वाटत ती करत असेल?
हम्म आदिती आज पहिला कॉल मला केल्या.
हा हा हा
हम्म म तिला बोललं कर काय नाही असचं की संड
ते पण, आमच्या मम्मीचं नाव ग्रुप वर आलय
ते टास्क अजून चालू केला नाही ना तुम्ही त्यामुळ
कारण माझे तीनच झालेले ना आणि पाच झाल्याशिवाय सबमिट होत नाहीत.
ओके, ओके हा मग हा चौथा आहे काय?
नाही म सकाळी केलो की मी थोडे. आता नववा कॉल हाय हा माझा
हम्म हम् हम्म हम्म हम्
पण त्यातले ना दोन तीन कॉल माझे आपोआप झिरो सेकंडचे झाल्यात ते कशामुळे काय समजना झालय.
ते रिसिवर्हर न उचलले नव्हते काय?
एकच उचलला नव्हता आणि एक बोलून पण झिरो सेकंड झालं हो.
मग ते सिस्टीम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल.
आणि आधीच माहित आहे ना तुला इफेक्टिव्ह टॉक मध्ये ती सेकंडस ऑलरेडी हम्
दहा मिनिट झाला. तुम्ही परत पुन्हा कॉल करू शकता मला.
नाही हो ते बारा मिनिटां न आपोआप कट होतो कॉल.
पण दुसरा कॉल होईल ना दोन मिनिटाचा दोन मिनट एक्स्ट्रा
पण असं पण एकशे आठ ऐंशी सेकंडच करायचे आहेत ना मग ते आपण कसं पण करू शकतो..
हा काय, आता वीस कॉल काय तीस कॉल कंपल्सरी नाही आहेत काय?.
आहेत बहुतेक पण वन एटी मिनिट कमप्लीट करणं जरा जास्त इम्पॉर्टंट.
हम्महं वन एटी मिनिट, वन एटी मिनिट?
हा, वन एटी मिनिट.
हम्. तेच म्हंटलं मग अजून तुमचा काय
अग ते दिवाळीचा ड्रेस आणायला कवा जायचं?
अं रविवारीच की.
हा आधी ते संडेला येणार आहे मग जाऊया.
हम्म, ते रंग अ डिझायनर आणि शगुन आणि प्राचीस कलेक्शन ला आपण भेट द्यायची.
प्राची कलेक्शन ला काय हाय?
अं अडीचशे रुपयाला काय दीडशे रुपयाला ब्लाऊज मिळत आहेत तिकडं.
मग ब्लाऊज कोणाला घ्यायचं?
तयार. मग बघूया म्हटलं, असंच जाऊन एकदा. चांगलं चांगलेवाले आहेत. तिथ डिझायनर एकदम मग एकदा घेऊन ठेवलं की मग अस असं घ्यायचं की जे सगळी बर चालले.
हम हम
दुसरं ते सेल मध्ये त्यांनी दोनशे